आग त
हा याला
जेवाले ब जेवलीस. तु
जेवलो.
हा हा
आता जेवलो जेवून भांडी वगैरे घासली.
हा हम्
आणि म्हटलं.....
काय खालीस चिकन?
नाही बाई द सकाळी कधी आमच्यात नॉनव्हेज नसतय
आ
सकाळी कधी नसतेय ग नॉनव्हेज.
हा हा
हम्म काय घरीच नसतात. कोण हाणे कोण आणणार आणि कोण खाणार?
आमच्यात कसं झालं माहििते काय हे नाही खात नाहीत जास्त
हा हा हा हा
त्यामुळ माझं पण अवघड आहे.
हा हा होय
आता काल माझी एवढी इच्छा व्हालती मी सारख यासनी आव मला चिकन पाहिजे हाय मला चिकन पाहिजे हाय, हेनी गप ग गप ग मग हेनी काय म्हणत्यात तू खायलीस की मला पण खायची इच्छा होत्या.
आणायचं बाई दोघंच आहे खायचं.
नाही आणतो की कधीतरी आणतोय सोड असं कोणतरी पाहुणे वगैरे आली की, पहिला खात होते अगं हेनी नुसतं मटणच अस खात होते म त्याच साईड इफेक्ट व्हायला लागला ग हिट वाढाय लागली मग डॉक्टर म्हटले हिटचे पदार्थ खायच नाही
हा हा
मग ते आता कमीच केल्यात मग मीच कधी तर- कधी तर मला काय पाहिजे असलं तर आणायला लावतोय आता हॉटेलला जातोय हॉटेलला गेल्यावर मी चिकनचं ताट घेतोय आणि हेनी शाकारी खात्यात
होय काय करायचं
आणि एवढं म्हणजे पहिल्यापासून खातात ग त्यांनी मट न तेन जास्त आणि ते आपण मटन रायलं त्यांनी शाकारी खायला की, आपल्याला नको वाटते ते
होय नको वाडतंय
असं तर होतय, होय
आमच्यात असतंय व्हय सारखं आमच्या बारक्या पोरगीला लागतंय, पोरी आमची मोठी खात नाही मोठी खात नाही शाकाहारी आहे ती
होय चांगलं आहे की
तिला अंडी नाही तर, पनीर आणायचं
आता मी कालच चाललेलं असणे
हम्म हम्म
हेणे म्हणतात गब्बस ग नको ग नको गब्बस ग आणायला काही प्रॉब्लेम नाय खरं तू खात्यास खरं मला इकड खाऊ वाटतंय लगेच आता तस होतंयच ग आता असुदे दे जरा दे काय होतय आपण म्हणतोय खरं त्याचा त्रास लगेच त्यांना आधीच औषध वगैरे आहे का?
हा हा औषध चालू आहे होय?
हा म मधी त्यांना लई त्रास होत होता.
हा हम
म ते आता मटण खाल्लीत की लगेच हां मटन खाल्लित मटन खाल्लीत की सकाळी लगेच ते दुसरे दिवशी पोटात तेन दुकतेच त्यांच्या मग ते खातच नाहीत.
आमच्या यांना पण सांगितलेलं सोड खर हे चिकन खायचं असं कमी करायचं म्हणून सांगितलय. आपलं डाळीच अ बियांच पदार्थ ते कमी खायच म्हणून सांगितलय मसाला
होय आमच्यात ना ह्यानी असं म्हणजे दाखवायला म्हणजे अस गेलेलीत
हा हा
तर तिथ सोनोग्राफी वगैरे काढायला लावली. म म्हणजे असं पचन का होई लागलय जेवण जात नव्हत त्यांना म्हणजे जेवतच नव्हते त्यांनी असं त्यांना भूक लागत नव्हती.
हा हा
मग ते दाखवायला गेलो असतो. सोनोग्राफी तेन केल्यावर यांनी भिऊन घे दाख पवायला गेलंच नाय सोनोग्राफी करून आलेत आणि आमचे दीर दीराला सांगितले मला असं असं झाले म्हणून म्हणजे सगळी जन विचारालेत एवढा का बारीक व्हायलास एवढा का बारीक लय बारीक झाल्यात अग
हा हा
मग हेनी आमच्या दिराला सांगितले मला असं अस व्हायला लागलंय मग तेणी मला पण असच व्हाय लागलय बघ तुला औषध सांगतो म्हटले ते ते घे. काय होत नाही म्हंटले. फक्त एवढच की मटन वगैरे..... खायाच नाय.
होय ते पत पाहायला लागते सोड औषध चालू केल्यावर...
हम्म आणि नाही ग आता आपण काय आलं की लगेच दुसर दुसऱ्यांना इच्छा होत्या खायची. माझं आधी तिकडं म्हणतोय मी? काय करायच....
ह आम्ही का एकच एकच करत नाही एक एकदा मसाला घालून करायच.... च एकदा बटर चिकन करायचं. बटर चिकन आवडतंय पोरीना.
कसं करतेस ते?
पथं आहे की आपलं.... कांदा टमॅटो चिरायच... हॅलो हॅलो
हां बोल की...
कांदा टोमॅटो तेन चिरायचं काय..... त्यात थोडं काजू टाकायचा. आणि जरासं तेल घालून शिजवून घ्यायचं त्याला.
म्हणजे भाजून घ्यायच...
हा भाजून भाजून घ्यायचं.
हा.
आणि आपलं चिकन धुवायचं स्वच्छ आणि त्याला दही चटणी, मीठ, आलं, लसून पेष्ट... लावून मॅरिनेट करून ठेवायच. आपण बिर्याणीला कसं करतोय तसं. चटणी लई घालाय नाही साधारण घालायची.
हा
आणि ते मॅरिनेट झालं क नई, मग जरासं बटर आणि जरासं तेल म्हणजे निम्म तेल आणि निम बटर असं घालायचं आणि त्याच्यात आपलं चिकन ते मॅरिनेट केलेल असतेयं कनी ते निम्म शिजवुन घ्यायचं त्याच्यात तळून.
नुसतं फ्राय करायचं.
फ्राय करायचं.
पाणी वगैरे
नाही नाही पाणी वगैरे काय घालायचं. ते नाही. निम्म निम्म पिस असं आता आपण चिकन सिक्स ते पहिला कसं टाकतोय की नाही तसं घालाय फ्राय करून घ्यायच. अर्ध कच्च शिजवून घ्यायचं ग आणि मग ते काढायचं आणि मग ते आपलं कांदा टोमॅटो तेन बारीक केलेला असतोय कणी
कांदा, टोमॅटो काजू आणि आलं लसूण
आल्ल लसून पण घाल पाहिजे असलं घालायच आपण ह्याच्यात घातलेलंच असतय की चिकन मध्ये
हा, हा.
ते बारीक पेस्ट करायची. आणि बटर आणि तेल ते तळ्याल अस असतय कणी त्यांतच थोडं बटर आणि तेल घालायचं. आणि त्यात तर ते मसाला घालायचा आपण बारीक केलेली पेस्ट घालायची, कांदा टमॅटोची.
हा
आणि ते शिजवायचं. त्यात चटणी, मीठ, जरा साखर साखर घातल तर आपले पाहिजे असल तर घालायचं नाही तर ते गोडच होतंय सोड.
हम्म
घालायचं ते जरासं हे शिजवायचं. मसाला आणि त्यात चिकन टाक यंच ते तळून घेतलेलं.
हम्म
आणि एक दहा मिनिटांन, दहा मिनिटं शिजवायचं त्या मसाल्यात आणि वरनं कोथंबीर टाकायची.
आणि आपल्याला मगा आणि आमटी पाहिजे असली तर आपल्याला
करायच की रस्सा कर करायचचं की,
ते रश्याला ते हे कुठलं? शिजवलेलं पाणी कुठं हाय.
चिकन अग दोन्ही पण करायचं ग
म्हणजे अर्ध चिकन आमटीला ठेवाय अर्ध सुकेल ठेवायच व्हय हा हा ह नाही आम्ही कसं पहिला शिजवून घेऊन ते त्याच पाणी असते की नाय त्यांन आमटी होते त्याच
व्हय कि मी पण करते दोन्हीला पण त्याला तेवढं ठेवतंय
ह ह
हे थोड ठेवते असं बटर चिकन ते आणलं की त्या दिवशी रस्सा नुस्ता करून ठेवते, कोण खातच नाही दुसऱ्या दिवशी खायचं.
चांगलं होतं काय ग बटरचं
आ
चांगलं होतय काय म्हटलं
बटर चिकन मस्त लागतय खाऊन बघ की, एकदा खाल्ली नाहीस तु कधी बटर चिकन
नाही मी होटेलमध्ये खालेल.
हॉटेलपेक्षा घरात केलेले छान होतय.
यायला पाहिजे गं करायला उगच मात्र झालं की आमच्यात लई वर का
पहिला थोडं करून बघायचं ग मला पण येत नव्हतं. आमंच येनी एकदा कर म्हणलेत प्रत्येक कर बटर चिकन पण एकदा करतोय परत ते आमच्या यांना कांदालसूण घालून आवडते.
काय?
चिकनचं ग असं काहीतरी रस्सा बिस्सा नसला कनय नुसत कांदा लसून टमॅट त ए कांदा लसूण पण घालून छान होते. हा बिना मसाले मसाला म्हणजे आपला गरम मसाला चिकन मसाला वापरायचा नुस्ता
हा तेच की हे पण मिरची टाकून पण छान हो ते बघ
तेच ते नाही बाई एकदा आम्ही हॉटेलला जेवायला गेलो तिथं घेतलेलं ताट म्हणजे अकराशे रुपयाला तीन ताट होती वाटत त्याला कॉम्बोच होत ते मग ते खरड्याच होतं की चिकन लय तिखट होतं बाई
तुम्ही पण सारखं जातायच ना हॉटेलला?
जातोय बाई हेला गेल तो ग एनिवर्सरी होती तेव्हा
हा होय ठेवलेलीच की,
तिकडच की कबनुर लाच की गेलताव
कुठल्या हॉटेलला?
कुठल हाय बाई
आम्हाला इकडं इथं हुपरीत फॅमिली रेस्टॉरंट नाही अगं
ह
इकड हरायला जायला लागते कागल एम आय डी सी च्या रोड ला
हा हा
आणि रात्रीची भीती वाटत तव बाई रात्रीच आणि जेवायला कसं हा सात ला कोण जाते एवढ्या लकर आठ- साडेआठ लाच जाते तेच की आणि येउसपर्यंत लय वेळ होतोय ग अकरा तेन वाजतय मग भीती वाटते बाई रस्त्याला
होय मग परवा काय यांचा वाढदिवस होता तेव्हा इथे गेले तो कॅप्स
होय, हाय होय कॅप्सन ला आहे माहितीये की,
कॅप्शन्स ला आमचे गेट-टुगेदर ठेवलेलीत.
होय
खरं मी गेलोच नाही बाई
जेवण चांगलं ते मस्त आहे हॉटेल छान आहे
अगं कॅप्शन ठेवलेलीत आमचा दहावीचा गेट-टुगेदर आणि हेच झालं आमचं पाहूनच आलो तया दिवशी
हा हा
मग कशाला जाऊ? गेलोच नाही मी ह
तरी होत जेवण सगळं आ हेनि पण बाहेर जाणार आहेत म्हणतलित
हम हम
मग आता काय केलंच नाही
हुं, हुं, हुं
तर ती पण बारकी पण तिकड आहे ती पण नव्हती खायला.
हम्म
आम्ही आणलं की एक किलोच आणतेच न
आमच्यात अर्धा किलो दोन दिवस पडतय
दोन दिवस जातय सोडं खरं एक किलो आणत्यात आणली तर ते बारकीला जरा लागते नाही आता फ कुत्र पण आहे त्याला पण लागतय.
हा हा हा
म्ह आणले की एक कीलोच आणायचं
हम् है हैलो एक-दोन
हा हा ह